हॅलो!
अगं आवाज येईना हलो
हा अला काय?
हा आला हे होईना की नाही होईना माझ्यावन कॉलच होईना
कॉल आला पण डायरेक्ट येणे झाला आणि सबमिट झाला. हॅलो हॅलो.
हां बोल
हा येतोय की आवाज. तुला तुझा कस काय म्हणजे कॉल आला पण डायरेक्ट नाही सबमिट झाला तुझ्याकडून?
कसं काय ते काय झालं म ते कॉलस सुरू ठेवा म्हणते काय आणि सुरू ठेवलं की आता किती वेष सुरू जरी ठेवलं तरी सुद्धा काय फोन उचलेनास की मग कट केलं की परत सबमिट
कट करायचं नाही ते. कट करायच नाही कारण ते ज्यावेळी हिकड हिकडं ज्यावेळी उचला म्हणून रिक्वेस्ट येतेया नाही त्याला वेळ लागतोय त्यामुळे थांबाय लागते.
हा हा हा हा
हा मग तू डायरेक्ट कट केल असेल तो कॉल फेल जातोय.
हा हा हा ए शौर्य हा हा हा ह चलाह आता चाललाय ब
होय एवढा दंगा कसा काय?
हाय घरात येत आज सुट्टी.
होय.
शौर्य ला आज सुट्टी आहे ना.
हा हा काल मॅडमने फोन केली ती आभजीचार नाव सांग म्हणून मग हे कॉल चालू होते म्हणून थांबलो जरा कॉल झाल्यावर मग सांगितला मी आतच फोन उचलून बोलले होते. जरा गोंधळामधून बाजूला हो की.
हा बोलकी.
हा मग त्यानंतर मग मला म्हटल्या तुझं नाव सांग आणि नंबर सांग मग म नाव आणि नंबर सांगितलो
हा हा हा.
म नंतर म्हणाले की अ हे नावलया अवघडहयात बाई म्हनाय लागलया.
ह. ह
अ तर पाटील मॅडम होत्या तिथं त्या म्हणायला लागल्या मला तुमच्या शाळेत जरा शिकवायला अ काय ते शिकायला ब बोलव म्हणाय लायले म्हणलं म्हणजे जरा नावं तर कळत म्हणतात मी म्हणलं आम्हाला काय वाटत नाही म्हणलं आधीचे नाव जरा उघडच आहेत म्हणलं होय होय आणि आताची नाव काय म्हणले हाय चूप ती म्हणलं
हा हा हा ते मला बीपी शुगरच भरायचं होतं ग
मला पण तेच भरायचंय मग ते कसं दोन तीन समोर
ल्यात मी आत्ता अ पाच नाव भरल्यात चार तरी झाल्यात ब एक तेवढं कणी ते काय समजना म्हणताना ठेवल्या आता मग ते च रुपाल तई म्हणाल्यात दहा तरी भरा म्हणा लागल्यात म आता आणि पाठीमागची शोधून भरायला पाहिजेत मला
हा असंच
हम्म दहा तरी हे करा म्हणतात म्हणजे रिपोर्ट दाखवायला बर पडतंय मग उद्या तीझ्यासाठी म्हटलं उद्या आता तिथे बघितलं रजिस्टर चेक करणार आहे का काय
नाही नाही काही माहत नाही रजिस्टर च वगैरे मला ताईना मी काल फोन केलता मग ताई मला म्हणा णाले की अ सगळ्या रिपोर्ट तयार पाहिजे म्हणल्या बाई असं म्हणालत्या मग आता मेसेजमध्ये तर तस काही सांगितल नाही एवढ्यात लवकर कस रिपोर्ट गेला आज तर एकोणीस तारीख उद्या वीस
वीस तारीख होय तेच की तेच तेच म्हणा लागलोय मी पण
काय माहीत
असुरम
काय होईल ते होईल मी तर सांगणार आहे नाही तर उद्या तिथनं पण दुघी उठायचं आणि जायचं
आयजमला
आयजमला हा हा
होय तिथं जाऊन बसायचं ए का कोपऱ्यात शिराय बरं वर जाऊन होय की मग काय करायचं तर
तेच म्हटलं काय त्यातलं काय मिटिंग नेमकं काय समजना म्हटलं रूपाली ताईसनी विचारायला पाहिजे होत लक्षातच नाही ते मगाशी
हम्म जरा विचारून घे म्हणजे मला पण कळेल कारण माझं रजिस्टर एक तारखेपासून सगळं रिकामच आहे
मग काय तसच झालंय थोडस मी तर इकडं हिच्या केटकाळच्या हयाच्यात असल्यामुळे मी
आणि ते हेजा सर्वे तेज स सगळया आबा कार्डच मग आबा कार्ड काय फिरत्या वेळेला लिहून चालणार आहेत मग मी असंच लिहिणार आबा कार्ड काढले आबा कार्ड काढले होय ते पण आहे सोड
हम्म कंटेनर सर्वेच
हम्म
मग लिहायच सही लिहायची कंटेनर सर्व केला झालं आता काय दाखवत्यास पण आता तेच करणार आहे बघणार आहे की कितीपर्यंत हे झाले एका दुसरे एचबीएफस ते हेच एच बीवायसी ते लिहायचं आणि मग बाकीच खाली कंटेनर सर्वेचच लिहायचं, आणि रिकाम व्हायचं.
भांडी काय आपटायलेस काय?
अ सर्विन खेळा लागलाय.
अगं बाई ग तुझा शरवीन हं हं!
भांड्यांच्या शिवाय खेळतच नाही नी काही. खेळणी नकोत. नाही कुठ फोनच ती उचलली नाही.
होय तिकडून तुला टायमिंग पडलेलं दिसतय?
अ दिसतय चार साठ वाल ले न्या पाच, पाच, मिनिटं झाली.
होय नेमका हा हा तुझा आलेला कॉल हाय हा तुझा पण तिकडून आलाय, पण मी केलेला कॉल तुला चालू आहे.
मी उचललाय होय मी उचललाय तू केलेला कॉल हा.
तुझ्याकडून आलेलं हे त दाखवाय लागलंय मला हायलाईट होतेय. मग जर मी थुकटचा दाबला तर माझा पण बंद पडायचा राहूं दे तिकडं. तिकडून दहा मिनिट झाल्यावर सांग म्हने हॅलो!
हॅलो ऍलो आवाज कट
ते रेंजचा प्रॉब्लेम आहे ते
अ काय करायचं सांगया पोरगत त असल त ल्यात कणी, नुसतं उठतय अन त्या बाथरूम मध्ये जाऊन बसतय जा तिकडं. इकडेजा दादा बोलवाया लागलाय. अ ते हे त भांडी घसावं तिकडं कडी नाही कि काचाहीच नाही
आगबाई.
आलेत पप्पा.
न ते चावीला काही तर बांधायचं म्हणजे
नाही, नाही, नही म्हणतोय बाई. परवा शोर्य च्या शाळेत चाललेलो काय, मग ह्याला पण घेऊन जाय चला म्हटलं असु दे सोबत. आणि अं! ताई होत्या की ताई म्हणल्या, मी येतो चला तुमच्यासोबत शर्विल पण आहे मी पण येतो लगेच मानन नाही, नाही करून तिला
काय कासला कळतय ग! चांगलाच हुशार दिसतय हूं!
हळू ये, हळू ये, काय म्हणे कठ वा लागलाय?
हा आला आताला व्यवस्थित.
हूं आणि काय?
आरतीला केलतीस कॉल?
अगं तेच सांगाले नो मगाशी कॉल केल ते कॉल कट केली
हं!
तीन! हूं ताना म परत काय नाही, परत म खाली आलं ते आता गेलोच नाही. म तेच म्हनलं तुझ्या बरोबर तुला आता होते का बघुया म्हंटलं मंगच करायचा?
होय तुझे माझ्या आत संपवून घे, म्हणजे जास्त कसं आहे माहितीय काय आलेले आणि म्हणजे आपण केलेले पण आणि आलेले, असे सगळे मिळून कायतर, एकशे ऐंशी मिनिटं काउंट होतात वाटतं
हा हा हा हा!
हा मग ते हाग ते एकशे ऐंशी मिनिट झाले की आपोआप बंद होते ते.
होतं कां बरं
म हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज का कट होतोय मधेच.
काय माहीत का मध्ये तेच सांगाले ना आवाजच ये ना झालाय कटकट वयालागलाय.
हम्म काय म्हणालीस तू
बोलकी ते ते सांगालय ग. आवाजच कटकट यायला लागलाय.
होय
हम्म तेच आपोआप बंद होते तेच बर आहे.
ह् नाही डॅम चालू झालाय का म्हणलं.
झाला असेल कि उशीर आहे आता पाऊस पडायला लागलाय की.
हम्म काय जात आस काय नाही
का जा की
हम्म जा घरात पाहुणे हम्म नाही बाई मागच्या वर्षी जाऊन आलोय की. सवत्कडा होय या वर्षीची राहिली अजून माझी ट्रिप. भाऊजीनच्या कडे तुझ्या पेंडिग. परवाच सांगितलं अजून राहिल्या दिली नाहीस म्हणून ट्रिप
हम
तर जाऊया जाऊया म्हणाले तिकडच जाऊया का म्हणाल त्यानी म म्हणल्या ना म म्हणल्या राहिलेले तीन बघाय जायच का म्हणजे त्या दिवशी चारच नाही त्या दिवशी चारच बघून आलोय. होत नाही ते पूर्ण.
हां
ते पूर्ण बघून होत नाही त्या दिवशी आम्ही चारच बघून आलतो. अजून तीन राहिल्यात हा आणि त्यात. वेळ लई जातेय
हम्म होय तसच होतेय ग एकदा बाहेर पण त्याला कसर वस्तीचं ठिकाण पाहिजे तर ते हे होते
हा आणि कुठं वस्ती करते असं आत कुठे खायला खायला वगैरे काय नाही. आता झालं असेल तर काय माहित.
हा हा हा हां
हम म्हणजे ते खेळायचे नादात खायची पण हे लक्षात राहत नाही कोणाच्या.
तुला व्हिडिओ करून पाठवत काय एवढं भारी चालायला लागलय की नाही. काय लय भारी त्याला वाटायला लागलय. आता ते चालायला लागले त्यां हो लय भारी असं. टेडी बियर सारखं टुनूक टुनूक पाय टाकतय.
ह
दोन्ही हात दोन्हीकडे असा करतोय आणि मग हा
आणि आवाज कट झाला. हॅलो
पडते परवा
आणि आवाज कट झाला पूर्ण काय म्हणलीस दोन्ही हात दोन्ही कडे करतोय ना.
दोन्ही हात असं दोन्हीकडे करते ग आणि मग पाय टाकताय अस हळू हळू हळू
भित असेल ग तिकडून दहा मिनट झाले का बघ? आणि मग कट कर मग आणि एकदा कर. हा चालते कर कट तिकडून.
हा हा
हा आणि तू कर